हॅलो
हा आवाज याय लागलाय.
होय माझा येत तो तुम्हाला.
हा यालागलाय बोला की.
काय केलं सा.
काय नाही बसले बघा ते टास्क होते ना अगोदरचे ते थोडेसे कमप्लीट करत बसलेले.
मराठी ट्रानसलेशन.
होय होय.
हा हा किती झाले.
अ ते दोन हजार झालेत की. दोन का अडीच हजार झालेत.
हा हा माझे नाही माझे दीड झालेत.
होय काय हा हा. मी पण थोडं थोडं कराय लागले दररोज.
हा हा. बाळ झोपले का काय.
होय झोपला ओ. झपतोय दोन तास दुपारच.
न् भारीय.
होय मग तेवढं दोन तास मिळतात मला मग हे करायला.
आमचा तेवढा पण झोपत नाय झोपला का नाय तोपर्यंत उठला.
होय काय हा हा नाही हो त्याच दात यायला लागलं त्याच्यामुळे करत असेल तस
आधीपासूनच
होय काय झोपत नाही तो दु
हम् हम्म
नाही आमचा झोपतोय दुपारच जरा असं एक दोन तास झोपतोय त्याला पहिल्या पासून सवयच आहे ना दुपारी झोप पाहिची
हा
त्याच्यामुळे झोपतोय.
हा हा
आणि दात अस खालची यायला लागलेत कि वरची याय लागलेत.
खाली दोन आले वरचे दोन आलेत आणि वरचे दोन येऊन त्याच्या प अलीपलीकडले याय लागलेत.
हा हा दात येताना मुलं लई त्रास देतात आहो काय न्हवच ते.
होय
आमच्या मुलग्याला तर सारखं तापच यायचा
म हेला पण तसच होत आहे.
त्याच्यामुळे मग थांबत नाही काही नाही सारखं चिडचिड करतात काय काम पण करू देत नाहीत
होय
काय नवस मुललं सांभाळणं म्हणजे पण लई अवघड झालेय ते आता
ह
लहान आहे तोपर्यंत काय वाटत नाही जरा मोठं व्हायला लागले चालायला वगैरे लागायला लागली क नाही लइ त्रास देता त लइ दमवतात नाच
झा क सो रून चालतोय
हा
हे लाच धराय गेला कि ते धरतोय तोपर्यंत ते धराय गेला कि ते धरतो
हो हो आणि हो ते चालले येत नाही त्याच्यामु खाली पडलं की सारखं डोक केला लागते मान रडा यला चालू ते पूर्ण अजून चालायला येत नाही ना लवकर तेच असं थोडं थोडं चालतत
होय ते कस असतंय मुलग्या जात कशी वेळान त्या मुलगीची जात फास्ट चालते
ते पण आहे सोडा पण तरी पण असं चालताना वगैरे सारखं पडतात किं असं डोक्यालाच लागते ते बरोबर असं मागच पडतात आणि
होय आमचा हात सोडतोय दोन्ही पण आणि उबारतोय उभारतो म्हणजे अज थोडासा बॅलन्स कंट्रोल करतो तोय आणि नाही कंट्रोल झाला की बात कऱन खाली पडतोय
बरोबर कि नाई ते डोक्यालाच लागत
व डोक्यालाच पडतोय बाकी काय चाललय म आणि
बाकी काय नाही बघा पाऊस एक ी नाही ऊन भरपूर पडलय ज लही गरम व्हाय लागलंय झोप पण लाग ना
होय उन्हाळी काय केलं सा का नाही स
अं नाही अ काय नाही केलं मम्मीकडनं थोडस घेऊन आलेले आणि थोडं विकत घेत ना कुठे ह्या लहान मुलग्याच्या होत नाही आणि आम्हाला वाळत खालायला पण पुढे जागा नाही ना च्यामुळेळ तिकडं बाहेरच कसं आमच्या घरापुढं अंगण आहे तिच्या तिथं घालतोय मग तिकडनच थोडं थोडं घेऊन आले आणि ह्यो पण लहान आहे ह्याला घेऊन कुठं करायचं असं होतंय आणि मिस्टराचं काही डबा असतोय ना मग ते घरात ना सातला म्हणजे जात तत
होय ते पण बरोबर आहे मग कधी करायचं
कधी करायच असं होते त्याच्यामुळे नाही काय केलं थोडं विकत आणलं थोडं तिकडून आणलं मग तुम्ही काय काय केलं
आम्ही सगळं करतोय होय पापड पाप उडदाचे पाप पड शाबूचे पापड.
हा हा.
हा हा. होय.
के.
अ होय. उन्हाळ्याचा महिना त्याच्यातच जातोय.
होय होय करायचं आणि आणि वर्षभर ते खायचं. आता पाऊस. पावसाळा चालू झाला कि मगं असं तळलेलं वगैरे जास्त खायला.
होय आणि आता तळलेलं खायला तेल किती महाग झा -
होय होय. खूप जास्त महाग झाले महागाई सगळ्या बाबतीत महागाई वाढली आहे.
वाढल्या होय.
त्याच्यामुळ खायचं की नाही कधी कधी प्रश्न पडतोय मग.
पड होय ते पण बरोबर आहे.
एवढं महागाचं आणायचं आणि खायचं की नाही असं वाटतं एकेकदा.
काय नव्हेच, ‌पाऊस तुमच्याकडे नाहीच? होय, काय? अजून बघा की किती आता जूनच्या महिन्यात चालू होऊन तेरा दिवस झाले. तरी पण अजून पाऊसच नाही.
सगळं शेतकऱ्यांचं ह्यावेळी नुकसान होत
होय, होय. ह्या वेळेस पावसाळा लेट आहे असं म्हणालेत आणि
होय.
आमच्या गावाकडे तर पेरलेत प अगोदर पाऊस पडला म्हणून पेरले आणि आता पाऊसच नाहीये. आता काय काय झालंय काय माहीत.
फोन वगैरे काय करतं
हो करतोय की दररोज फोन करतोयं सोडा.
हा.
बघू आता काल पण थोडस पेरायचं होतं म्हणत होते. आज काय शक्यतो संध्या सकाळी फोन लावतो आणि दिवसभर ते शेताला वगैरे जातात ना.
हा, हा.
घरी कोण असते, एकच मोबाईल आहे तो पप्पांच्याकडे असतोय. मम्मीकडे मोबाईल नाही.
हा, हा.
मुळ मग संध्याकाळीच लावतोय शक्यतो. त्यांनी पण शेताकडंन येत्यात मग आम्ही पण संध्याकाळच फ्री असलो ना मग संध्याकाळी लावतोय. आता दुपारी घेऊ ह्यो पण झोप तोय. त्यांनी पण शेताकडे गेलेले असतात. त्याच्यामुळं मग नाही लावत
मग त्याला काय अभ्यास वगैरे
नाही, नाही, नाही, नाही. अजून काय नाही. मी होतस त्याला वळण लागावं म्हणून शाळेला घातले अजून लहान आहे ना म्हणतोय सगळं पण लिहायला वगरे अजून येत नाही
लिहायला येईन कसं आता दोन वर्षा आहे ना हा ह मग
नाही अज मग सगळं आता शाळेत काय काय शिकवतात का नाही एक दोन म्हणा ए सिडी आणि परत ते ह शुभम करत वग शिकवतात कि ते सगळं पाठ केलाय तेो सगळं म्हणतोय तेव मण लिहिता वगैरे येत नाही आ ता ह्याच्या पुढं बघा आता जरा जरा लिहायला शिकवायचं संध्याकाळचं शिकवते थडं असं पेन्सिल वगैरे धरून पाठीवर लिहायला शिकवते पण अजून तेवढं हे अजून त्याच खेळण्याकडेच लक्ष आहे शाळेकड नाहीच आता आता ते मध्ये आता दोन महिने झाला सुट्टीच आहे ना
आणि अजून त्यास पण खेळण्या वय आहे ते का अभ्यास करण्याच वय नाही आहे ना
फोर्स करत नाही खेळायच तर खेळ कधी कधी करतो अभ्यास नाही तरर मग कधी कधी जातो खेळायला गेला की लवकर येतच नाही मग घरी
हा अभ्यास अभ्यासाला बसला कि म आपण त्याच्यासोबत थोडस बस
हा मग तसच करते की मी त्याला काय ते त्याच हात धरून अस लिहायला शिकवते मग त्याच पण लिहायला सरावंत. न म करतो सथोडा हाय बऱ्यापैकी. आहे सगळं शा वगैरे शिकवलेलं येऊन सांगतोय, किंवा त्यांच्या शाळेमध्ये कसं आहे, कोुणाचा तरी बर्डे वगैरे असला ना, शाळेमध्ये बर्डे साजरा करतात ना.
हम्म
ते पण येऊन सांगतोय आम्ही शाळेमध्ये बड्डे केलो, केक खाल्लो परत चॉकलेट दिलेले. अच्छा आणि ज्यांचा बड्डे अस. ना ते काहीतरी अस नाश्ता वगैरे करून देत सगळ्या मुलांना.
हा हा.
शी मग मॅडम त्यांना क रिकामें बयला सांगते.
ज्यावेळी बड्डे कोणाचा तरी असतो.
हा त्यावेळी अस. ना मग ते काहीतरी नाश्ता देतात मुलांना. मग त्या दिवशी. काय असत मग ते सांगतो, अस शाळेमध्ये हे दिलेलं आज बर्डे होत. केक कट केलो मग थांगतोय.
हां
अ थोडं छान होतील. आहे आहे हुशार आहे सोडा. लक्षात ठेवतो काय. तरी एखधदी गोष्ट सांगितली की नाही, लवकर लक्षात ठेवतोय.
हा हा.
पण कस जरा सारख्या संस्कृतीच्या. म्हणून घ्यायला पाहिजे, आता तो फक्त अडीच वर्षाचा आहे खरं एप र अपपल असं झेड पर्यंत सगळं पाठ केलाय तो. हो चांगलं फक्त आणि फक्त कस ते ऐकून ऐकूनच. पाठकला होत शाळेमध्ये शिकवतात ना. ते ऐकून ऐकूनात केलंय. सगळं म्हणजे घरी मी कधीतरी कधीतरी घ्यायचे पण ते शाळेत कसं दररोज म्हणायला लावतात ना.
मग ते ऐकून सगळं पाठ केलंय. एक एक मतलं मतल एक. िकेत नाही पण बऱ्यापैकी पाठ केलाय.
हा अडीच वर्षाचा आहे म्हंटल्या एवढं पूर्ण करतो. त म्हंटल्या भारे आहे हा हा. कय रत्या